हॅलो
येतोय ना आवाज हो हो हो एक पाच म पाच येतो येतो येतो ह हम... काही नाही मला असं वाटूराहील बाळ वगैरे उठल कि काय यांचा कॉल नाही आला
अहं नाही नाही बाळ बाळा हलदी ला असच ते मोठठा पण मुलगा आहे ना माझा तो घर आल इथेच आहे तो दमवाया लागल कि मग थांबाया लाग ते ना म्हणजे आवाज येऊन चालत नाही ना कॉलमध्ये असं मग ते त्याच्या तठी थांबाय लागले. की म तव चाललीती भांडणं. म्हणून थांबले पाच मिनिट़ मग परत म्हटलं आता करावं ते शांत केल्याशिवाय दोघांना काही करूनच देत नाहीत.
हं ते तर आहे, हं हं सगळ्यांचेच लहान. काही न पिता
हो चला, तुम्ही कुठे गेलता की नाही फिरायला ह्या वेळेला? लागा
नाही ना ओ. उन्हामुळे नाही गेलं
हो.
जातो दरवेेळेस पण उन्ह, उनच एवढंहे. कधी जायचं? सांगा ना संध्याकाळी ऊन कमी होत सहा नंतर, सहा नंतर कुठं जायचं मग एवढ्या उशिरा.
कोणते कोणते ठिकाण आहेत फिरायला नाशिकला स्पेशल म्हटलं तर?
आहे, त्र्यंबकेश्वरला आहे. अ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि आ नाशिकला आहे, हं आपलं, राम मंदिर.
हम्म.
हं, दंगा वगैरे. आणि तेच्यानंतर मग आई यालाहे. चांदवाडला देवी रेणुकामाता मंदिर. आणि वणीला पण वणीला पण हे ना.
अच्छा, असं मोबाईलवर सर्च केलं की येत ते, बघितलंय असं, पण असं काय माहित नाही.
वणीजवल, हां हं, सापुचाऱ्याला फिरायला जातात ना.
हा हा हा.
थिंग वगैरे हे, हा.
म्हणजे सगळी हायेत ती देवाचे ठिकाणे आहेत का?
नाही -नाही हे सापुतारा हे फिरण्याच ठिकाण आहे. म्हणजे ते देवाचं पण आहेन बाजूच पण आहे.. बघण्यासारखं डोंगर वगैरे हम्म- हम्म...
चालतंय की....
तुमच्याकडे काय -काये.....
आमच्याकडे बघा म इकडे आता मुंबईला माहेरी तरी मग एक तीच आपलं गेटवे चौपाटी तिकडेच की असंच फिरायला वगैरे आहेत भरपूर आहेत तिथं की असंच फिरायला वगैरे आहेत भरपूर आहेत तिथं फिरायच म्हणलं की कमी पडत्यात स्टुडिओ वगैरे अ आर केे स्टुडिओ वगैरे बघायचं म्हणलं तर पिक्चरचे सेट्स वगैरे बघायला येत भेटात नाही ईथे....
हं- हं
असं भरपूर आहे फिरायला हां आम्हाला वाट..
ह नाही तस मग नासिकला पण भरपूर आहे बाकीचे इतर गोष्टी बघण्यासारख्या पण मग हे- हे मी जे नाव सांगितलं नाही... लई लांबुन- लांबुन येतात लोकं बघायला
हा- हा हितं हेच की मग हित पण ते गेट ट्वेला अं तेच की म्हणजे सगळे ते लांबून येतात ना बघायला फिरायला ताजमल हॅॉटेल ते ते सगळं ते हा ते त्याचं आहे ना सगळं हं मग ते फिरायचं मग तसं मैसूरला मी आ ची इकडे गावीच राहते ना न्हा नाही कर्नाटकला असते मी माह्या सासर माझे गावाला गावीये ना सांगलीला ह तिकडं म कोल्हापूर पोर अंबाबाईंच मा अ आहे जोतिबा आपला कोल्हापूरच्या ते तिकडं ते आहे देवाचं ठिकाणी फिरायला तिकडे मैसूर ला पण भर भरपूर ये फिरायला पॅलेस वगैरे ते पण आहे छान आहे तिकडे पण फिरायला वगैरे, असंं हम्म भरपूर आहे बघायचं म्हणलं कि फक्त वे- वेळ पाहिजे आपल्याला
हा हा हो हो
मुंबईला वगैरे या नाहीतर तिकडे. हा
तुमचा होत का कधी फिरनं.
आता हे बाळ झालं आहे ना आता नाही नाहीतर असं मुंबईला आलं की मग जातो फिरायला वगैरे म्हणजे मुलांना पण तेवढंच भेटत ना सारख नाही आता सुट्टी असली तरच नाय तर मग नाही ना मिळत मग जात तो असं फिरायला वगैरे गेटवे ला जातो तिकडे म आं इकडे पण आलो की असं समुद्रकिनारी जाय लागतयं ना असं मुलांना तिथंच हौस. स्विमिंग ला वगैरे असं घेऊन जातोच अ म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे हित आलो की हिकडंची ठिका तिकड गेलो गावी गावची कर्नाटकला असलो की कर्नाटकची. ते पोरांना फि म्हणजे सुट्टीतच मिळत. ना आता हे ऊन आहे ह्या वेळेला खराब आहे ऊन हयावेळेला आता काही जाणचं होत नाही थोडा पण बाळ पण आहे छोटं माझं पण असं भेट होत पण नाही म्हणजे आम्ही कसं पहाटेच निघतो लवकरच म्हणजे तिथं असं की उन्हाच्या आधी जायचं ऊन कमी असेल तेव्हा नाहीतर संध्याकाळी चौपाटीला बघा संध्याकाळचं गेलं तरी छान वाटतं चार पाच पाच सहाच्या दरम्यान समुद्र किनारी तसं उन उन्हात नाही चालत पोरांना आजारी पडतेती. आणि आपल्याला पण नाही जमते फिरण असं वेळ बघूनच मग तेवढ्या तेवढ्या वेळात वेळ होतो जायला वगैरे पण जाणतरी होतेयं.
ऍडजस्टमेंट करूनच ह.
पण मिळतच नाही ना आता बघा शाळा चालू झाली की पोरांची परत टायमिंग त्यांच सेट असत त्यांना परत खाय पियचं पण म्हणजे कुठं चालली तेन काय ते पण बघायला वेळ नाय असं असतय नाही आता माझा मुलगा जा तो सकाळी बघा साडे आठला जातो घरातून बाहेर पडला कि तिकडं कर्नाटकला शाळेची वेळ भरपूर आहे. अ साडेआठ ला गेल की की अच साडेचार ला येतो तो घरी. साडे चारला आला की खाल्ल हो तीन तीन डबे द्याव लागतात त्याला. जेवणाचा वेग वेगळा स्नॅक्स वेगळा आणि फ्रूटचा वेगळा असं करायला लागते त्यांना. असं स्नॅक्सला ड्रायफ्रूट्स देतो. असे लाडू डिंकाचे वगैरे असेल ते, फ्रूटला कुठही फ्रूट द्या. कुठलं ऍप्पल, बनाना, किवी काही देऊ शकता तुम्ही त्याला जो आवडल तो. वगैरे आणि जेवणात मग चपाती भाजी नाहीतर तिकड कस जरा भाताची स्पेशालिटी असते ना कर्नाटकला भात भरपूर आहे कुठले कुठले भात बनतात बिसेबळे भात हिरा जस भात ते वगैरे मग ते द्यायचे किंवा चपाती भाजी द्यायची. रोज ड्बा बदलून वेगवेगळा द्याला लागतोय नाही तर ते पण खात नाहीत.
म-म तीन-तीन तीन डबे म्हंटल्यावर किती वेळ जात असेल ना?
काही लवकर उठायला लागतंय, नाहीतर मग झालं. ड आपलं पाच मिनटं लेट झालं उठायला, तर आपल्याला ते डब्याच अं सगळं टाइमच विस्कटत. ते
हो ना.
हम्म पाच मिनिटं उसर होऊन चालत नाही सहा साडेसहा सहा ला तर उठण जरुरीच पडतय नाहीतर मग पोरांचा उशरा तोपर्यंत बस दारात येऊन उभाच राहते अ हॉर्न वाजवत त्याच्यामुळ नाही जमत नाही मुलांना नाही दिलं तरी आपल्याला पण हे होतं ना, की हा डबा नाही दिला. म्हणजे एखांद वेळेस असं गडबडीत असं गडबडीत केलं आपण कस तरी तर एवढा वेळ शाळा आहे, दिवसभर मग मुलं काय करतील असं पण मनात येत ना आपल्या पण. त्याच्यामुळे ते जरा आपण लव लवकर उठलं तर चालतय, कारण की वेळ भरपूर हाय ओ की त शाळेला लहान मुलापासणं म्हणजे तो आता य य एलकेजी पासून आहे तेथे. पण ते वेळ तिच आहे. लहान मुलांना पण तीच आणि मोठ्या मुलांना पण तीच.
म्हणून मग आमच्यात मी छोट्या मुलांना कमी दर आहे मोठ्यांनाच जास्त ते
तेच ना ते मग ते आणि परत आला की साडेचारला थोडं खातोय पितोय थोडं आले की असतेच की मुलांचा कंटाळा वगैरे आला थोडा इकड हो आला हातपाय वगैरे तोड धुतले असं झालं फ्रेश झाला तोपर्यंत झालं ट्युशन च टायमिंग होतं त्याचं ट्युशनला जायचं. ट्युश त्यांनला शाळा शाळेला ट्युशन हाय. येतो साडेआठ नऊला. जेवला झोपला संपल वेळ त्याची. हं तेच ना म्हणून मग उन्हा तिथ अस त्याला बोलूनच चालत नाही ना की बाबा हा की तुला आता ऊन आहे म्हणजे ऊन आहे त्याला ते पण बघण गरजेच आहे. पण अस त्यात सकाळच आपण मॅनेज करून त्यांना न्यायला लागत फिरायला ह्या वेळेला आता सांगितलंय की नाही ह आपण आपलं बाळ छोटं आहे म्हणुन नाय जमत आपल्याला करून म तुझा छो आत्ता भाव व्हाला ना असं समजून मग मग हा शांत आहे नाही तर घरात मग क तास दंगा चालू आहे मग त्यांच्या घरात ठेवलेत आता ते जर असले की घरात कोणतरी खाली वगैरे थोडं घेऊन जातात गार्डनला खेळायला वगैरे अस करायला लागत तेच की म्हणजे घरात बसू हम्म घरात बसून बोर होतात ना पोरं पण
तेच की आता आताच तुम्हाला बाळाच मॅनेंज क ह ह
हो आता बाळाला बघून त्याला मॅनेज तिकडे गेलं की म्हणजे ह खूप हेच होणार आहेय कारण की बाळाचं उठायचं टायमिंग आणि त्याच उठ त्याला डबा करायच टायमिंग सगळे एकत्रच आहे असंच आहे. म्हणजे पप्पा वैगरे घेऊन बस घरात काय करायचं
ह्यांच्या कडे तो दगड
होच की आता नाही काय करायचं असंच आहे ना चालतच नाही बोलून म्हणून तर हिथं आले कि निवांत असते बघा माहेरी आले की
ह
तेच की तेच म्हणून तरी आता फिरून घ्यायचं हे करायचं आता म्हणून तर थोडे दिवस त्याला ठेवला होता पुण्यात तिथेच होता तो काका पशी त्याच्या तिथं आता फिरवून आला काय काय आता आणखी परत जाणार आहे आणखी पुण्याला जाणार आहे तिथं टाइम भेट त्यांना ना म्हणून
हा बरं
हाअ्ं
तेच चेंज होतं ना
हा तेच की थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं जरा मोठा आहे आता राहतो ना. मग पुण्याला गेल की झाल शाळत पण चालू होतय ना आता थोड्या दिवसात?
तुमच्याकडे कधी चाल करतात लोक.
हम.
तुमचा आवाज कट होतोय काय?
मंग शाळा कधी बंद करणार आहेत. बर.
शाळा कधी चालू होतय म्हणताय का? हा आता ह्या सव्वीस सत्तावीस अ सववीस ह्या सव्वीस सत्तावीस पासून शाळा चालू हायत. तिकडे आपल्यासारखं नाही आपल्याला आपल्याला तिथं ना म्हण म्हणजे आपल्या इथं कस दिवाळीला सुट्टी असते तस दिवाळीला तिथं सुट्टी नाही आम्हाला तरी तिथे कर दसऱ्याला सुट्टी असत्या. आणि दिवाळीला फक्त दोन दिवस लक्ष्मीपूजन आणि भाऊबिजला. तिथं सुट्टी हम्म सगळं. पूर्ण चेंज आहे आपल्या काही च नाही देत ये ह आणि पेपर पण आन ते होता तिथं आम्ही आज उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो ना तरी इथले पेपर न त्या झालेल्या आमची महिना सुट्टी होते. मग इथले पेपर चालू होत त्यात आणि आम् जातो मग इथं थोडे दिवस अ सुट्टी चालू होते तवा आमची शाळा तिकडे चालू झालेली असते. त्या पोरांची?
जानेवारीतच चालू झाले का काय हे तिकडे
जानेवारीत नाही अ जानेवारीच्या आधीच बघा किती मी अ हे आता मी महिनाभर आता ठेऊून आलती दोन तीन महिन्याच्या आधी झालय चालू तेच
तुम्ही जा तुम्ही आधी निघून आला तर
मी आली निघून कारण की प्रेग्नेंट होते ना मी मग मला नववा महिना लागले की मी आले मग म त्याला त्याच्या पप् पप्पाशी ठेवले त्याच्या महिनाभर पप्पापाशी होता परीक्षा संपायची होती चालू झाली होणार होती म्हणून तिथे ठेवून आली त्याला प्पापाशी परत तो आला
त्यांनी कसं तेच सुद्धा जॉ गेलो
तुमचा आवाज येत नाही.
अओ त्यांनी जॉब वगैरे त्याला बरं ॲडजस
हो आता करणं भागच आहे ना काय करायचं तिथ तिथं कोण करती करायला नाही ना आपलं म्हणजे आता प्रेग्नेन्सी म्हणल्यावर बा लेडीज पाहिजे ना कोणतरी माझ्यासोबत पण तिथं आम्हीच राहतो ना असं घर इकड सासू सासरे इकडे आहेत गावी मम्मी इकडे मुंबईला आणि तिकडे येऊन जाऊन करायचं तरी म्हणलं कन्नड कोणाला येत नाही मग कसं मॅनेज होणार ना असं माझ्या बरोबर आता अ
प्रवास पण तसा झाला ना नंतर
ओ प्रवास मग तसं गोळी घेऊन आलते ना मी मागून